हॅलो, हा आवाज येतोय ना?
हॅलो, हा येतोय बोला की, हो बोला की? नाही बघा अजून आत्ता तुमचं?
आ आमचं आवरलं आत्ताच.
हम्म हम्म. क्या म्हणत्या पाऊस आहे का तिकडं? काय नाही बघा झोपले होते, हो आहे बघा चालू आहे.
काय म्हणता अजून?
कांडी ओणतोय
काही नाही निवांत.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
हम्म स्टडी झाली की नाही?
हम्म चला अजून कॉलेजच ऍडमिशनचच चालू आहे ना त्यामुळे अजून काय नाही.
हम्म हम्म हम्म हम्म.
एकोणतीस तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे म ते झाले की मग मेरीट लिस्ट लागली की म कुठं कॉलेज भेटते बघायचं आणि मग ऍडमिशन करायचं.
हम्म हम्म हम्म.
तरी पण अजून पण पंधरा दिवस जातील प्रोसिजरना.
हो ते कॉलेजच तसच होतंय.
हम्म.
कोणत्या-कोणत्या कॉलेजला टाकलंय म ऍडमिशन?
अजून नाही अजून मेरिट लिस्ट लागायची मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग परत लिस्ट टाकायची आहे कॉलेजची.
नाही होय पण ऍड ऍडमिशन फॉर्म कुठल्या-कुठल्या कॉलेजला भरला म्हणलो?
नाही अजून भरलाच नाही आहे फॉर्म.
हम्म हम्म हम्म हम्म.
पहिल्या मेरिट लिस्ट लागत्या मेरिट-लिस्ट लागल्यानंतर मग कुठल्या-कुठल्या कॉलेजला आपल्या मेरिट बसत्या बघून मग ते कॉलेज भरायचं आहे.
हा हा हा असंय व्हय.
हा असा आहे.
हम्म हम्म हम्म.
हम्म. मग काय म्हणताय अजून?
क्याय म आता निवांत घरात काय अ रेसि पी वगैरे ट्राय करते का नाही?
आता जरा भजी करायचे आहेत पाऊस वाढाय लागलाय.
हो पाऊस पडला की काहीतरी खाऊ वाटते.
हम्म. म तुम्ही काय रेसिपी ट्राय केला होता का नाय?
रेसिपी मी ढोकळा केला होता परवा ऑफिस मुळा काय भेटतच नाही करायला म संडेला वगैरे बनवते काहीतरी काहीतरी.
हां हां. ढोकळा तुम्ही बेसन पीठाचा बनवता आहे काय फक्त र रवा घालून?
बेसन पीठाचच की. .
बेसन पिठाच बनवते कसं बनव
अ म्हणजे बेसनपीठ एक फुलपात्र घ्यायचं त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं पहिला पाण्यामध्ये आपलं साइ ट्रिक ऍसिड आणि आ आणि थोडसा साखर
हां.
घालायची आणि हलवायचं ते मिश्रण.
आणि लास्टला घालायचं सायट्रिक ऍसिड पहिला ते मिक्स करून घ्यायचं पाण्यामध्ये पीठ
हा हा
हम्म आणि लास्ट ला सायट्रिक ऍसिड आणि मीठ घालायचं. आणि काय सोपंच हाय आणि मग एक मोठ ठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आणि जर तुम्हाला ताट टा मध्ये करायच असेल तर पण करू शकता आणि किंवा मग एखा पातेलामध्ये करायचं असेल तर अ त्याला तेल लावायचं त्या पातेल्याला आणि त्याच्यामध्ये ते मिश्रण घालायचं आणि वरच्या टोपणाला वरचे जे आपण मोठ ठं भांड ठेवतो ना त्याच्यावरती टोपण एखादं ताट किंवा टोपन हे करायचं आणि पंधरा वीस मिनिट ठेवायचं जास्त काय नाही घालायचं फक्त पाणी बेसनचं पीठ साॅयट्रिक एसीड मीठ आणि थोडीशी साखर आपण ते रवा वगैरे घालत बसलो ना हा ते अ वेगळं होते काहीतरी मी कधी ट्राय केला पण नाही सोडा
हा म्हणजे मी कसं करते बेसन बेसन आणि रवा दोन्ही मिक्स करूनच करत्या मग बेसणचं पण मी कधी केलंच नाही ना म्हणून विचारलं
हम् हम् तुम्ही रवा घालून करताय का?
हो आम्ही रवा घालूनच करतोय
हम्म हम्म मी नाही ट्राय केला तसं कधी
हा म्हणून मी तुम्हाला विचारलं बेसन केला नाही म्हणून विचारलं
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
मग अजून काय म्हणता?
बाकी काय काही नाही बघा निवांत आहे आता मुलगी उठली उठली की आवरायचं तिचं अभ्यास तिला थोडं काहीतरी तिला पण पाऊस पडला ना काहीतरी काहीतरी खाऊ वाटतंय एवढी छोटी आहे खर सारख क मला मम्मा हे बनवून दे ते बनवून दे आता मगाशी स्कूल मधनं आली आणि मला म्हणली की मला ते बटाट्या उपवासाला आपण बटाट्याची भाजी करत नाही का तशी भाजी पाहिजे होती तिला मग आता ते बट बटाटा उकडून वगैरे खूप लेंदी प्रोसेस होते म्हणून मी आपलं असं पातळ चिप्स सारखं चिरून फोडणी घालून दिलं मिरची टाकून ते काय पाच दहा मिनिटांमध्ये शिजते ना
बर
हम्म आणि पावसाळा म ध्ये जरा भूक पण लागते जास्त काहीतरी खावंसं पण वाटतं
होय होय
हम्म हम
हम्म मग अजून काय म्हणता?
काय नाही बघा.
हम्मं मंग कोणंता सेल वगैरें बघायंला गेलां होतां कां
सेल सेल कायं अं सेल आंता भरंपूर लागलेत सेलमध्यें शक्यतोवर मी नाहीं घेतं कारणं अं कसं असतं ते खूंप दिवसांचा असतो नां
हां
त्यामुळें ते अं म्हणजे खरांब होतंच लगेच कपडे आणि शक्यतो वरं मी ऑनलाईनच शॉपिंग असते माझी मेशो वरूंन घेतो मी
होव
हम्मं
ह्मेजे ज्वेलरी वगैरें
ज्वेलरी पणं असंच मेशो वरूंनच घेते
हम्मं
छान भेटतं आणि थोडं स्वस्तं मध्यें पणं असतं
हां हां म काय तज
कांहीं नाहीं तुमच्यां लग्नाचं बघायचं चालूंय की नाहीं
नाहीं घरचे तरं नाहीं म्ह अजूंन चार वर्ष नाहीं म्हणूंन सांगितलंय ले मी घरी हो आंता एकवीस आहे
अजूंन लहांन आहे मंग खूंप
हम्मं त्यामुळें नाहीं म्हणूंन सांगितलंय घरचे पणं कायं बोलले नाहीं आ तुझ्यां मनानं कधीं करायचं तेव्हां करं
नाहीं आणि असं हांय माहित्येय कां आंता आंत्ताच शिकूं शकतोय आपणं एकदाचं लग्नं झालं नां नाहीं भेटतं शिकायंला वगैरें आणि जरं शिकायंला मिळालं तरी पणं कसं असते जबाबंदारी वाढतांत आपलीं आपणं किती पणं म्हणजे फ्री माइंडेड आपल्यांला सासर मिळवून दे पणं शेवटी घरची जबाबंदारी ही असतेचं
होयं
हां आणि आंता अं कॉलेज जरं क्प्शिकायंचा प्लन आहे म्हटल्यां नंतर एकदाचं चांगलं कॉलेज शिकूंन जॉब लागल्यांशिवाय नाहींच करायचं
होयं त्यामुळें नाहीं चार वर्ष तरं नाहींच करायचं आंता यांय लागलंय स्थळं मंग बरं खरं नाहीं म्हणूंन सांगित चार वर्ष जरी कायं यायचं नाहीं घरांकडे कुणी
हंहं होयं कारणं एकदाचं आपणं त्यांच्यामध्ये गुंतलो नां होयं
एकदाचं गुंतलं की म्हटलं की मंग झालं बघां
गुंतल नाहीं होतंच नाहीं कायं आंता माझं असंच झालं माझं ते तरी पणं मी मांझा टॅलीचा क्लास कमप्लीट केलां सोंडा प्रेग्नेन्सी मध्यें पणं पणं नंतर पिल्लू झालं त्यांच्यानंतर ते छोट्या आहे त्यां त्यांच्यानंतर जमलंच नाहीं
हम्मं ते जमतंच नाहीं हां असंच होतंय एकदाचं लणाले की मंग जबाबदारी पडते आं म्हणतं नाय नव्हिन आहे नव्हिन आहे म्हणणांर
कॉम लां ऍडमिशन टाकायचं म्हणते
हा
आता माझ टवेंटी नाईन आहे रनिंग म आता एम कॉम ला ऍडमिशन टाकायचं म्हणते इचलकरंजीच मध्ये ते ह्याला नाही का आपलं डांगे कॉलेज हातकणंगलेच्या इकडं हा. तिथं आहे माझी एक मैत्रिण ओळखीची म तिथं ऍडमिशन करायचं म्हणतो ह्या वर्षी. बघू
हा जारा चांगलंच आहे.
होय तेच की आणि कसं असं हे किरकोळ जॉब करण्यापेक्षा एकदा आपण चांगलं शिकलो की चांगला जॉब
चांगला जॉब मिळते होय.
हा आता माझं आहे ते चांगलं आहे शोडा आता मी पार्ट टाइम करते दहा ते दोन मला सहा सात हजार पगार आहे पण अ एवढ्या कष्टाच्या मान नाही तिथे काम पण खूप लोड असते. आणि त्या चा आपण काम करतो ते त्याच्या मनाने मोबदला मिळत नाही. हम्म आणि सोडावं म्हटलं तर मग सोडून घरातच बसायला पाहिजे.
होय
असं होते.
माझं पण तसं झालं आता सोडून गप घरात बसल्या असं झालं.
. होय.
माझं कसं झालेला माझं प्लॅनिंग होतं मे महिन्यापर्यंत काम करायचं आणि तिथून नं तर मग ऍडमिशनच्या पाठमागं लागायचं पण नंतर जरा कामावर झाले प्रॉब्लेम मे एप्रिल महिन्यातच मार्च महिन्यातच एप्रिल महिन्यात झाले आ चे सरांचं आणि माझं जरासं असं वांगल झालं. अ मी सोडूनच दिलो जॉब ऑन द स्पॉट जागालाच.
हम्म किती होतं पेमेंट म तुम्हाला?
सहा हजार पेमेंट होता.
फक्ता
आणि ते हो आणि पेमेंटचा मा काम भरपूर होतं अकरा ते दुपारी दोन पर्यंत आणि परत संध्याकाळी साडेचार ते अ नी अ सहा पावनेसात पर्यंत असायचं.
हां.
पावणेचारला होय दुपारी दो दोन पाव दोन ला ब्रेक व्हायचा जेवायला परत साडेतीन ला आमचं ऑफिस चालू दीड तास फक्त ब्रेक
हम्म.
का काम ही भरपूर होतो प्रमाणाच्या बाहेर काम होतं.
हा आणि कसं असते आपली एनर्जी पण वेस्ट होते तसं म त्यांनी हे पण देत नाही तो आता माझ्या ऑफिसमध्ये आहे सोडा माझं कसं पार्ट त्यामय त्यामुळं मला साडे सहा सात पर्यंत म्हणजे कसं असते आपण काम कराल तसं असते. आता एखाद्या सुट्टीच वगैरे आपण गेलो तर आपल्याला एक्स्ट्रा पेमेंट मिळतं.
हा तसं नव्हतं तिथं आम्हा ज्यावेळेस आमच इथं कसं डेट वाईज काम होतं नाही मग आम्हाला डेट जरी आली तरी कामाची जरी आम्ही जायलाच ते बर संडे असुदे नाहीत कुठला पण असुदे आम्हाला
हा म असं कसं?
असं होतं मग त्यांनी कसं हुत सण कुठला पण असुदे अक्षरशः गण गणपती जरी होतं ना त्या दिवशी सुद्धा मी गणपती सुद्धा गेले गणपतीत तेवढं मग आम्ही मग लेट न जायच जरा घरातल आवरून येतो म्हणून सांगायच आणि जरा लेटन येतो म्हण सांगायच तरी आणि पण आक करापर्यंत ऑफिसमध्ये जायलाच पाहिजे
हम् हम हम
दिवाळीत तर आम्ही अक्षरशः तुम्हाला सांगतो उद्या ल ग हे होतं काय ओ लक्ष्मीपूजन होतं तरं मी आदल्या दिवशी पण मी ऑफिसमध्ये काम केलय इतके काम मग उपयोगच नाही ना फुकट राबल्यासारखंच होतय हा असं नव्हतं तिथं सणावाराचं सुट्टीच नव्ह
पण वेळेवर देत नाहीत आओ
हा होय पाच तारिखचं पाच तारीख लास्ट म्हंटल पाच तारखेला पेमेंट व्हायला पाहिजे सहा तारीख कधी सात तारीख असं व्हायला लागलं मी जरा मी ममी सोडायच्या नादातच होतो मग सांगून सोडणार होतो सोडा मी की बाबा मला असं असं मी सांगितलेलं मी मे महिन्यापर्यंत जॉब करणार आहे आणि मी जून पासून येणार नाही एक जूनच्या एक तारखेपासून मी येणार नाही सांगितलेलं मी अगोदर जानेवारी मध्येच पण त्याच्यानंतर त्यांनी जर जरा जरा कामाकडून चुका होतातंच सगळ्यांच्याच चुका होतात
हा आणि होय ते अहो शेवटी माणूस आहे म्हणल्यावर चुक ही होणारच ना
हा पण त्यावेेळेस पण कसं झालेलं झालेल्या चुका पण त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे होतं
बरोबर आहे कि हो आणि कुठं कुठही जावा तुम्ही त्यांनी मेन आपलं लॉजिक शिकवतच नाही जे आपल्याकडनं